हा काय चाललंय
काय चाललंय की निवांताय आता हा आवरलंय सगळ. सगळं. तुमचं?
आत्ता जेवण झाल बघा. आम्ही आत्ता जेवलो.
हा हा.
आज लेट झाला जरा असं. बाहेर गेलो होतो.
हा. हा.
त्याच्यामुळ लेट झाला जेवायला
होय की
काय कर
काय नाही आम्ही निवांता आता जरास तांदूळ जरा निवडायचं होत.
हा
जरा बसून तांदूळ निवडलं एकदम निवडून ठेवलं म्हणजे बर पडतंय
होय होय
अ मग ते रोज उठून आणि कुठे घ्यायचं म्हणून एकदम एक पाच किलो निवडून ठेवल की डबा भरून
होय आमचं पण आहे करायचं ज्वारीचं घव्हाचं दळप करायचा आहे. आता उद्या सण काय आता करायला मिळतय व्हय.
होय की कर हा उद्या पोळ्या उद्या पोळ्या
होय उद्या पोळ्या उद्या काय दिवसभर उपवासच असतोय सोडा संध्याकाळीचं
होय वटसावित्रीत ते हाय की उद्या
तुम्ही करताय काय?
नाही हे बाळा आमचं माझं मिस्टर वा हे झाल्यात नाय वारल्यात त्यामुळ होय अ नाही तुला माहित नाय म्हणूनच की आता मुल तिला कस हीकड दिलोय मुंबईला मुलगा तिथं हाय सून हाय नात हाय
हा
काय आमचं ह्याच त्या त्यांचं जर करायला धरायचं हयाचं जर करायला धरायचं
होय होय मुलगी करत आसल की? मुलगी करत आसल की?
होय होय मुलगी करत्या की,
तयारी झाली असेल म
होय तयारी हेच उद्या सणाचं व्हय त्यांच्यात काय त्या शीटीत काय हे नाही. काय करत नाही ते ते खिचडा बी तर काय नाही मीच आता ते उद्या जर पुरणपोळी करणार
हा हा
आणि त्यांच मिस्ट पुरणपोळ्या आम्ही डाळ जरा शिजन म्हणजे एक वाटी डाळ घेतल कि बाळ कुकरला लावायचं तेज्यात जरा तेल घालायचं डाळ डाळ स्वच्छ धुवून घेत त्या जर पावडर लावलेले असत्यात आणि कुकरला लावायच जर तेज्यात लावायच्या वेळेला पा एक दोन चमचा तेल सोडाय
हा
छोट्या चमच्यान आणि शिजलं की एक पा सहा सिट्या दिल की शिजतय घ्यायचं डाळ असं गाळून घ्यायचं पाणी तेच्यातन आणि हे करायचं त गुळ घालून शिजवून घ्यायचं.
हा, हा
कुकरमध्ये धु नाही तर दुसऱ्या पातेल्यात जरा गूळ घालून त्या डाळीच शिजवून घ्यायचं आणि मग नाहीतरी जरासं वेलदोडं हे तेन घालून त्याच्यात नाहीतर वाटल्यानंतरच त्याच्यात मी घालतो सोड का म्हणजे कारण ते जाळीत वाटताना सगळं ते वेलचीच सगळं लागतंय त्याला.
होय होय.
घेतल्यावरच तेज्यात वेलची जरा चेचून टाकायचं. आण तयार करायचं पीठ मळून ठेवून पोळ्या करून घ्यायचं.
आम्ही काय इथ म्हणजे मी इथं करतच नाही ना तेच्यामुळं
हा आमची पण हा हा सोप आहे बाळ एकच वाटी ही मुलगी पण माझी करत नाही आता मीच करणार.
हा आम्ही तिकडच जातोय जेवायला तेज्याभर दोघच आम्ही राहतोय ना त्याच्यामूळ दोघांसाठी किती करायच असं होतय तिकड पण दोघच राहत्यात न
हां मग ते अवघड होऊन बसतय सगळं खपत नाही ग आणि त्याच रामणाल हा, हा रमणा पण लई आहे बा त्याला वेळ पण लागतय नई
आणि कस बाळ लहान बाळामुळ होत नाही आहे.
हा तिकड कस दीर अं
मग प्रत्येक प्रत्येक सणाला जेवायला जात
पा वगैर सगळं तिकडच आहे ना देव सगळेे तिकडच आहेत त्याच्यामुळे सण तिकडच करतय आम्ही दिवाळीचं तेवढंच घरी करतोय इथं हा
हा थोडं थोडं तेेत आणि थोडं तुम्ही थोडं
होय होय मग तिथं कस अं पोळ्या धीर खाईत नाहीत, सासूबाई एकटी खात्यात मग त्यांच्यासाठी ते एकट्यासाठी करत्या किती करत बसणा
होय की
बा आम्ही इकड दीर आम्हीच तिकड जातोय मग धी इथंच करतोय.
अ एकत्र एकत्र बसून आणि ते मजा पण येते सगळं छान वाटतय ते कसं सणाला तर एकत्र सगळी जेवायला वाढवं अस
होय होय त्या निमित्तानं तरी एकत्र जेवायचं हां
हा त्यानमित्तानं एकत्र जेवायचं होतय.
होय-होय बघा झोपल्या ती मुलगी.
हा. हा.
मग तुम्हाला काय असं रेसिपी वगैरे काय सांगू.
अह सांग की बाळ मला.
हम् शेवग्याच आपलं शेवगा असतोय ना ते शेवग्याचं सूप वगैरे असं करायचं ते सांगते सूप
हा सांग-सांग मला छान मी कधी केलो पण नाही मला सांगितलीस तर मी ट्राय तर करीन बाळ.
मी पण म्हणजे एक-दोन वेळा ट्राय केलो सोडा. म्हणजे मो मोबाईलवर बघूनच ट्राय केलेलो पण छान झालतं ते.
हा. शेवग्याच्या भाजीच, पाल्याचं, काय आमटी आहे म्हणजे. शेवगयाच शेगा.
हा आपल्या दोन शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या. परत मुगडाळ एक दोन चमचे घ्यायची. आपल्या अंदाजी घ्यायची मुगडाळ परत कांदा कांदा एक लहान बा चिरून घ्यायचा, बारीक चिरून घ्यायच. परत लसुण, एक चार ते पाच पाच पाकळ्या लसून घ्यायच, टोमॅटो एक लहान घ्यायच. चिरून, आलं एक अर्धा इंच बर, लहान तुकडा शिरून घ्यायचा.
हा,
परत हळद हा हळद परत, तर मिरचीपूड या्यायची एक म्हणजे एक अर्ध अर्ध,
चमचा,
मिरीपूड हळद हा तर जिरे का अर्ध तुमच्या घयाचं. मीठ एक चवीनुसारख आपल्याला अंदाजे केवढं लागल. तेवढं मीठ घालायचं कोथंबीर, तेल तेल किंवा तोप यातलं काही पण चालते शक्यत करून तेल च घातलं तर चाल, तूप कसं आता थंडीचे दिवस पण असत, त्याच्यामुळे जर अस वर असं तरंगते लागत होते ना ते तूप घट होत. त्याच्यामुळे म शक्यत करून. तेलच घेतले तरी पण बरं पडते. परत पाणी हे सगळं साहित्य लागते त्याच्यासाठी, आणि ते, करायचं म्हटलं की गळ धुवून घ्यायची आणि त्याला एक पंधरा मिनिट भिजत ठेवायचं. मुगडाईला परत शेवग्याच्या शेंगा आपण आमटी करायला, कसं लहान लहान तुकडे करून घेतो की,
हा
हा तस तशे तुकडे करून घ्यायचे, शेवग्याचे शेंग्याचे परत एक पातीला घेऊन, मग त्याच्यात तेल किंवा तूप काय असेल ते घालायचं. परत त्याच्यात गरम हे करायचं गरम करून घ्यायचं तेल परत जिऱ्याची फोडणी द्यायची, त्याला आपण आमटीला कसं फोडणी देतो डाळीच्या तसं जिऱ्याची, फोडणी द्यायचं, लसूण चेचवून घालायचं जर असं तेज्यात
हा हा
लसूण आलं एकदम बारीक, हा फोडणी द्यायचं लसू ून आलं परत कांदा हे सगळं एकदम बारीक चिरून घ्यायचं त्याला,
हा हा,
परत तेलात सगळं टाकायचं घालून, ते सगळं लालसर होऊस्तवर थोडं थोडं असं परतून घ्यायच मधे मधे, परत तर टोमॅटो पण बारीक चिरून त्याच्यात घालायचा, हळद एक अर्धा चमचा घालायच, ते टोमॅटो सगळा मऊ होऊस्तवर ते, शिजवायचं बारीक मिडियम गॅसवर हा त्याच्यात मीठ थोडं घालायचं, परत मिरेपुड एक अर्धा चमचा आणि आपन एक पंधरा मिनिटं भिजवून घेऊन, डाळ त्याच्यात घालायची चार कप पर पाणी आपण आता अं मुगडाळ, दोन चमचे घेतलेले अंदाजे घेतलेले, त्याला एक चार चार ते पाच कप पाणी घा घालयच त्याला आपल्याला केवढं लागल
दाटसर किंवा पातळ जेवढं पाहिजे, तसं पाणी वापरायचं.
डाळ शिजल या अंदाजावर घालायचं.
हा म्हणजे दरदरीत व्हायला पाहिजे.
हा, परत शेवग्याचे तुकडे पण त्याच्यात घालून घ्यायचे, ते एक दहा मिनिट शिजवून घ्यायला लागणार कारण, मुगडाळीपर्यंत ते शिजणार नाही ना! शेवग्याच्या शेंगा हा मग ते शेव्याच्या शेंगा, आधी शिजवून घ्यायच्या एक दहा-पंधरा मिनिटं. आणि त्याच्यावर वर्ण मग कोथंबीर वगैरे घालून चवीनुसार मीठ तेन घालून. सूप तयार झालं.
सूप तयार झाल. छान वाटलं बघ आता
हा कस आहे त्याच्यामुळ मग आपल्यासनी सर्दी. खोकला. त्यांना असं काय होत नाही. शरीर, असं अंग दुखत नाहीत. ते एक रामबण उपाय म्हणून असंच काहीतर म्ह शरीरासाठीच चागलं आहे ते शक्यतो लहान मुलांसाठी पण चांगला आहे सोडा ते आणि हलकाय ओ ते पचायला आपल्यासनी
हलका आहे पचायला पण हलकं खायला चांगलं पौष्टिक अ
आणि शेवग्यामुळे कसं आपल्यासनी कॅल्शियम वगैरे मिळतय.
मिळतय मिळतय
हां त्यामुळ आपल्या शरीराला आता थंडीच्या दिवसात तरी ते चांगलं आहे आपल्यासनी घ्यायला.
होय होय
हम्म
सॉरी आणि शेवग्याची आता हे कुठली तरी भाजी खायची असत्या कुठल्या
आता मिरगातच की आताच खायाच असतय की ओ ते शेवग्या
आत्ताच खायाचं पाल्याची आमटी कधी म्हणजे ते का कुठल्या कारणाला खायाचं असतय ते मला माहित नाही बाळ
मला पण ते शक्यतो करून काय माहित नाही ते मिरगात खातात तेवढं माहित आहे हा आणि ते कसं करतात मला हे पण माहित नाही.
हा म्हणजे आम्ही पण नाही आमच्यात जरा नाही ग माहित नाही मला
अ मला माहित नाही बघु मी विचारून घेते आमच्या शेजाऱ्यांना कराचे आहेत त्यांना विचारून मग तुम्हाला, तुला सांगते.
चालतंय की
हा.
मग बाकी काय आणि?
काय नाही बघ निवांत हाय, आता मुलीजवळ मुली जवळ आता, चहा नाही चहा घेतच नाही बाळ मी, दो पाच साडेपाच वाजता जरा दुध घ्यायचं
हा हा.
आणि मग सात ला स्वयंपाकला, सात साडेसात ला घालायचं, वेळानं जेवत्यात नऊ नऊ साडे साडे नऊ ला मग लवकर घालुन तरी काय करायचं.
होय होय.
हा हा आज काय दोघीच हाय जेवायला. त्यांनी काय त्यांचे पार्टी हाय कंपनीत जाणार गेल्यात
हा हा.
जावंई मग दोघीच आहे लेकीनचच आहे. जरा सकाळच हाय, चपात्या हायीत संध्याकाळी भाजी आणि भात थोड तेवढं करून घ्यायचं.
ह हा हा. चालतय ठेवु मग. करा तुम्ही. आत